हा बोल की
काय मग काय करायलस
काय नाही फरशी पुसून घेऊया म्हणलं
हम्म
लोटून काढले आता
हा
वर्ष पुसून घेऊ म्हणलं तोपर्यंत तुझा फोन आला बोलत बोलत पुसायचंय
आणि काय ते मामे भावाला कायत हे झालेय म्हणा
होय त्याच पायाच ऑपरेशन केलंय
हा रेक काय झालेल त्याला
गाडीवरून पडलेला
होय
आणि पायाला गुडघ्याला काहीतरी ते असते ना ना मग ते त काहीतरी हे झालेली मग डॉ डक्टर म्हटले काय गोळ्या औषधानी कमी होत नाही ऑपरेशनच करायला पाहिजे जे
हम्म हम्म
ते खर्च पण असते ना दीड दोन लाख खर्च येते वाटत मग इसय तर ते मग ई एस आय व कमी होऊन जाते मग स आयचे डॉक्युमेंट करण्यासाठी मग तो काय केला एक दोन महिने झाला तेच फिरत होता ते य करण्यासाठी त्या ते डॉक्युमेंट सगळ सबमिट कराला
हो.
ते केला आणि मग ऑपरेशन करून घेतला.
हा हा.
होता कधी मंगळवारी गेलेली. बुधवारी झालं ऑपरेशन आणि हे. मग मामा आहे त्याच्याजवळ आज देणार आहे थोडतं डिस्चार्ज बघू आता काय का होते.
हा हा रिचार्ज दिल्यावर आणायला आणि जायला पाहिजे गाडीचा
होय दुसऱ्या मामाची आहे ना रिक्षा मग त जात बोललाय वाटतं
हा
रात्री
हम् हम् शिक्षा घेऊन हम् ग कारण पावसाचं वातावरण नाही
होय होय पावसाचं वातावरण आहे गाडी पाहिजेच आणि त्याला ते गुडघ्याने वाकवायल तर नेत मग गाडी पाहिजेत की
गाडी पाहिजे टू व्हीलर वर न कुठं आणि पावसाचा अस रिस्क कशाला घ्यायच. हम्म. काळजी त्यांनी घ्यायला लावा त्याला पावसात आता जरा दुख दख जरा त्रास होतोय ना.
होय होय.
हम्म.
तेच क सांगितले.
हम्म.
बघाय चा आल्यावर काय काय?
हम्म.
मम्मी पप्पा पण गेलेले बघायला.
गेलेलीत
जाऊन आली.
हो.
मामींची बहीण पण आल्या
आला होय.
मता दोन दिवस राहतो म्हणल्या.
होय म असू देील घरात पाहिजे कि माम वळ पण कोणत हम्म.
त्यांना पण काय एवढी कामं होत नाहीत ना. मग त्यांची बहीण करत्या सगळ जरा स्वच्छता वगैरे मग का म्हणला दोन दिवस राहत. सगला करून देतो मग जातो म्ह त्यांचं पण वय झालं सोड. जास्त येत वयान त्या तरी पण आलं करतात सगळं.
पहिल्यापासन करत असतील ना त्यामुळे हम् काय पोरीच्या पाप
तेचकी
हम्म. काय कराच करून होय होय आताच घेतला ते बर. झाल्या नंतर त्रास होण्यापेक्षा हम्म. च बरं होय बरं झालं. करून घेतल्या त्याचेच नंतर त्याला प्रॉब्लेम झाले असते.
होय होय त्यालाच झालं असत.
हम्म. काय नाही काय नाही बघ चाललंय की रोजचच घरातलं. आवरावर करायची जरा गिरायकाचे कपडे आलेत. शिवायला जरा ब्लाऊज एक दोन-तीन द्यायचे आहेत. मता जरा घरातला आवरावर करायच जराु. दुपारी जरा ते शिवायच जरा बघायं आज म्हणालाग ते शिवायचं म्हणून. पोरि आज घरात असतात कत का बघायच्या शिवायला.
हा हा हा कसं घेताय शिवायला.
कस म्हणजे आता साधं ब्लाऊज होते ते बिना अस्तरच ते सत्तर रुपये दता एकट. ोरीला आणि बि साध फोर टेक्स ब्लाउज ला साध रुपे आणि हा आणि अस्तर चला दीडशे रुपये शिलाय आणि त अ अस तर आमचं असल की मग एकशेऐंशी मग लेस लावले नॉट्स लावले. काही ज डिझाईन केली तर त्याच्यामुळे मंी रेट वाढत जातात.
होय होय तरी मग चांगलं डिझाईनच ब्लाउज शिवायच म्हटलं की तीनशे
होय साडेतीीनशे रुपये होतेय. जेन्स कोटोरला तीनशे रुपये शिलाई आणि बाारी डिझाईन बॅक डिझाईन मला पन्नास पन्नास रुपये एक्टा साडेतीनशे चारशे रुपयाे ला एक लाउज पडतो.
होय होय. तेवढं तरी म्हणजे ते पाहिजेच आपली पण मेहनत असते्या.
हो दिवस जातोय एका ब्लाउजला डिझाईनचा ब्लाउज अस आहे ना.
हा हो हो दिवस जातोय म्हणल्यावर मग ते पाहिजेच.
आणि त्याला ती लेस वगैरे ज लटकनची ते खूप मगगत त्याची.
होय होय.
आता ती लेस झटकांची बघ बाहिला आता ट्रेनिंग झाली त लावायला. आणि ते बोटने गळा वगैरे केला कि ते मागं लावायचं ते लेस लटकन लेस. ऐंशी रुपये नव्वद रुपये मीटर आहेत आपण घेईल कशा आहेत त्या.
हा.
मग ते घेऊन आपण लावायला तेे आपल्याला पण परवडय पाहिजे ना.
होय होय.
शक्यतो बाहेरचे जास्त मग तुम्ही जाणून द्या म्हणते मी तर मटेरिय. कसं तुम्हाला काय पाहिजे ते. आम्ही अससा करून देतो काय मग ते थोडं शिलाई द्यायला बघत. मग ते मटेरियल आपण एवढं इन्व्हेस्टमेंट केलं तर एवढं कस काय शिलाई तेवढं कस. स्पशलाई अस.
मग तेच म्हणायचं मटेरियलच पण आमच पैश असतय. त्यापेक्षा शिलाई कमी घेतो तुम्ही मटेरियल आणून द्या.
हा काय असेल ते माझे दीडशे दोनशे तीनशे काय असेल ते शिलाय. थोड द्या म्हणते म हम्म. कारण बायका काय करतात. अ अस्तर वगैरे आता आमचं कसं असतं भारीतलंच वापरत आणि हलका अस्तर काही. ते ऍक्टिवा म्हणून आहे ते असत ते चांगलं बारीकलं तेच वापरते काय झाडमध्येध्ये असत ते. म्हण हे बायग काय म्हणतात एवढं असतो तेढं ळीश रलो ममीटर असते का एवढे असते का आणि निर्ज. पंचवीस ना हा आहे चोवीस ना हा आहे.
ते असतर तुम्ही आणून द्या म्हणायचं तुम्ही आणून द्या म्ही ते लावतो. आणि ते काय त्याचा कलर वगैरे गेलं ते खराब झालं लव करत तुमची जबाबदारी म्हणायच तुम्ही आणला अस ते
होय तसच करतेच मग मी तुम्ही आफतर आण द लावायचं मग
तेच
कारण तिथं कसं झालं ते हलका असते जास्त ते
होय हो
ते कसं ते ऍक्टिवाचे असतात ना ते जरा जाड असतात
होय
ते हलका असत असत असत चोवीस रुपये मीटर वीस रुपये मीटर पासून असत आहेत
हा
जत वगैरे सांगलीला म्हण मिरजेला म होलसेलमध्येध्ये आणायला गेलं आपण घेल तस असतोय ते रिकॉटच्या या पण आता असत आल्यात बघ अठरा रुपये मीटर पासंन आहेत ते मग ते काय उपयोग उपयोग आहे लावून.
तेच की ते साध्या ब्लाउज चालू शकतेय पण चांगले ब्लाउज आपण. आपण कधीतरी घालणार म्हणल्यावर. चांगलंच पाहिजे आणि रोजच्या ह्याला पण चांगलंच पाहिजे कारण रोज घालणार रोज. कपडे ते धुतले जाणार म्हणल्यावर.
होय.
चांगलं पाहिजे.
चांगलंच पाहिजे मग
हम आणून द्या आणून देणार असाल तर शिलाई करून देतो. तुम्हाला कोण देणारं देत्यात कोण ज्याना परवडतय त्यांनी नाही तुम्ही लावा आम्ही देतो. पैशे म्हणत्यात. तशे पण असत्यात समजून घेणारे
तेच की जे समजून घेणारे असतात ते काय म्हणतात लावा तुम्ही देतो हा हा चांगला असतय आता तस पण ज्यांना काही कळत नाही ते
हम एवढच कस आणि ते एवढंच कसं नमुने असतात ग बई
होय जरा सुशिक्षित असलीत की काय नसतय त्यांचं म्हणजे समजून घेतात पण तेच की पण जरा अशी न शिकलेली हे ते जुन्या विचारांची असलीत की जरा द्यायला बघत नाहीत त्यांना कसं सवय नसत्या चांगलं हे करून
होय आणि काय म स्वयंपाक वगैरे आवरलं
स्वयंपाक मम्मी करून गेल्या. फक्त भाकरी करायचेयत. आता कपडे धुवायची म भाक. री करायच्या. बाकी आवरलं घरातलं
हा हा पाऊस चालूच आहे आग बई इकडं
पाऊस आता आला बघ आणि दोन तास बंद थांबलेला आता आणि आभळ झालय. आला पाऊस आभळाच आहे तस पण आता आणि सुरू झालं
हम हम
पावसात पडला की पडतोय. पाऊस नव्हता तेव्हा पाऊस नाही पाऊस नाही कधी एकदा पावसाळा चालू होतोय. असं व्हालत
होय तर आता नको किती पडायलाय सकाळ पासून सुरूच हाय
दोन दिवसात वैताग आलाय
अ तसंच असतय ती जेव्हा जोपर्यंत ती गोष्ट आपल्याकडे येत नाही तोपर्यंत त्याच हे लागतय. जेव्हा येत्या तेव्हा म ती नकोशी वाटत्या.
ह ह पावसात पावसाळ्यात आता झाडे वगैरे जरा लावा आता. जरा लागू होतील.
आहे झाडे भरपूर ऑलरेडी आणि लावायचे आहेत. तरी पण गुलाबाच एक दोन गेल्यावेळी. वेळी म्हणजे दोन चार वर्षापूर्वी लावलेली ती खराबच होऊन गेली म्हणजे आली जगली नाहीत. म आता ह्या वेळेस एक आणायचं आहे ते आवायचं
ते मोरपीसच ते आणून लाव की लावा की जरा असं घराच्या इिकडे तिकडे किंवा असं कुंडीत वगैरे हम्म नर्सरीत मिळते कि मोरपीसच च्यात आहे बघ ते तू बघितलास का कधी आल्यावर हा पाठवतो ते चांगलं पण असते म्हना ते
त्याचे फोटो पाठव म्हणजे मी बघते आणि मग आणते
हा एक दोन ह इकडे इकडे एक ठेवायचं आणि ते आले की गोल छान येतात ते झाडं आता आमचे छान आले झाड होय आमच्याला जरा कुंडीला जरा मोठ छोट कुंडी हली आहे ना झा मो
धावतानाच काय करायचं मोठ्या कुंडीत लावायचं आम्ही पण तसंच केलेलं सुरुवातीला छोटा कुंडीत लावलं ते काय वाढे न नंतर मोठ्या बादलांमध्ये लाावल्यावर मग ते आलंच होता छान आलंत झाड
हा हा आमचं ते जरा आता कुंडीच त्याला छोटी पडल्या ग ते तेवढंच राहिल तेव्हा वाढणं त्याच्यामुळे मग तरगर आता दुसरी मोठी कुंडी आण लावणार त्यांना
चालतंय मग ठेऊ का
हा हा ठेव